धाबं कि कुठे चाललीस बाहेर?
बाहेर चालय फिरायला चाललंय प्लॅनिंग बघू आता कधी होतंय सगळ्यांना वेळ मिळतोय म्हणजे पावसाळ्यात वाटतं ना आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुठेतरी जावं फिरायला. पावसात भिजावं थोडस आणि घरात बसण्यापेक्षा भाऊस बाहेर प्रवास करताना भिजलेलं वेगळ राहतो ना.
हो कुठल्या वाहनांना जाणारस मग कसां करणार आहेस प्रवास
प्रवास करताना बघ आता आमचे ह्यांचे ओळखीच आहेत म्हणजे माझ्याकडे नाहीये फोर व्हीलर मग पण असं ओळख कि ज्या सोबत येणारे मित्र आहेत ना त्याच्या सोबतच जायचे फोर व्हीलर घ्यायची. आणि मग सगळ एकत्र जायचं आणि पावसाचं पण होईल आणि देवदर्शनाला पण जायचं ठरवले पुढे नाही का.
हो चांगलंय की. हो आम्ही पण बघू आता अं नाय आत्ता माझं बाळ लहान म्हणून दोन तीन वर्ष कुठे झालं नाई माझ जायचं पण प्रवास तर म जायचं म्हणले, मला सगळ्यात जास्त तर ट्रेन मधनच आवडते जायला बघ. मस्त एकत्र कुटुंब बसून आपण गप्पा मारू शकतोय. अ खेळ खेळू शकतो कुठला पण म गंमत येते. खूप मजा वाटते एकत्र अस बसून.
हो ट्रेन मी ऍक्च्युली ना खर तर आजून ट्रेनचा प्रवास कधीच नाही केला रेल्वेचा, नाही झालं कधी जाण फ त बसनी वगैरे जाणं झालय, बसनी आपल्या फोर व्हीलरनी आणि म असं त एवढ्या यानीच वापर केलाय, पण अ कधी ओकेजनच आल ना नाई जाण्याच ट्रेन त्या साईडला किंवा पुण्यातल्या पुण्यात किंवा आमचे जे गाव आहेत ना. विदा ट्रॅव्ह आपले बसेस असतात त्याच जात्यात. किवा फोर व्हिव्लर असच बाकी मी त त्याचा कधी अनुभव घेतला नाही पण त्या टी व्ही मध्ये वगैरे पाहताना छान वाटतं की नाही का काही काही लांबचे लोक रेल्वेने जाताना दोन ते तीन दिवस प्रवासाला लागतात मग ते खाय चं वगैरे सामान पॅक करता दोन तीन दिवसाचं नाश्त त्याच अस भरपूर तयारी करून जातात.
तर मला ते अनुभव आहे रेल्वेचा तर मला खूप आवडत्या मी असं लांब गेल तो आणि सगळेजण काय? ना काय आपलं घेऊन जायचो खायचं सगळेजण बसून एकत्र खात होतो. म पत्ते वगैरा घेऊन जायचं खेळायचं खूप मजा यायची. आणि म्हंजे मला ते प्रवास का आवडते? कारण तो एकदम त्याच्यान काय घातक होत नाही कुठलं पण असं ऍक्सिडेंट आपल्याला भीती नाही. मेन तर आणि कस झोप ण्याची सोय वगैरे चांगली असते आपण असं आरामात जाऊ शकतो कुठे पण. हो पण एक तो त्या म्हणजे आहे की त्याला ते प्रवासाला खूप वेळ लागते आपला वेळ खूप जातोय.
वेळ जातो म तेच हैना. मग ये ते रेल्वेनी जायचं म्हटलं की, मला तरी पर्सनली असं वाटतं की वेळ जास्त जातोय. त्याच्यापेक्षा बाबा चला दुसरीकडे जाऊन वेळ वाचूया आणि याच्यात पण काही ठिकाणी ऑप्शनच नाही ना. काही ठिकाणी ते ट्रेनचाच प्रवास करावा लागतो खूप जास्त डिस असेल जायचं तर पण ते छान च आता सगळ्यांच्या ह्याच्यानुसार अ नाही का सरकारनी म्हणा किंवा माणसांनी शोध लावल्यायेत वाहनांचे ते चांगलीच गोष्ट आहे. म्हंजे आता बघ कुणाला एकदम एका सेकंदात म्हण लवकर इथल्या देशातून दुसऱ्या देशात जायच असेल तर आपल्या विमानांचा उपयोग किती छान म्हणजे सुविधा किती छान आहे पोहोचायला.
अ ते वाहन पण ते कस त्याच टि कीट खूप महाग असते पण ते सगळ्यांना पडवडणार सारखं नसतंय ना हं
थ्यांना मोठ्यांना म्हणजे जेच्यांकडे आहे तशी कुवत की जेव करू शकते तेवढ्याच्या प्रवासात. वेळेचा पण म्हणा किंवा सगळ्यांना ते करू शकतात. पण आपल्यासारख्या सर्वसामान्यांना ट्रेन म्हण बस म्हण या गोष्टींचा अ आपण परवडत पण आणि हां खूपच इमर्जन्सी असे बाबा की मुलं आहेत लहान आणि चढायचं उतरायचं बसमध्ये नाही जमणार तर मग आता शक्यतो पूर्वी तर हे पण नव्हतं बरं का म्हणजे आम्ही लहान होतो ना तेव्हा सगळे बसणीच सरकारी बसेस असायच्या त्याचाच वापर करायचो लालपरीचा
पण म्हणजे मला बसमध्येध्ये कस त्रास होत मलाही आठवते की आम्ही एकदा गेलतो बाहेर असं महाबलेश्वरला घेतो मग बा महाबलेश्वरला जाताना घाट खूप मोठा लागतो. असे वेळेवा असे वा रस्ते पण खूप नागमोडीचे असतात ना. तर मला असं मळमळते ना एवढं मळमळते असं उलट्या करत. मी एवढं आहे मला ते कस तर वाटतय मला ते म्हणून ते आवडतच नाही तसला प्रवास
अच्छा अच्छा पण इकडे तुला म्हणून तर ट्रेन मध्ये जात वाटत म्हणजे ट्रेनना कसं मोकळी हवा लागते.
हो.
आणि काही टेन्शनचं वाटत नाही आणि
हो ट्रॅफिकच पण काही झंझटनाही ट्रेन म बसलं की बस म्ह क ते ट्रॅफिक मध्ये पण अडकतय आपलं
हम्म हम्म बरोबर आहे पण भरपूर पुरात सुविधा आहेत रस्ते निघालेत म्हणजे पूर्वी लोकांना इथून तिथे जायला चालत जायच. घोड प्राण्याचा वापर. करायच बैलगाडीचा पण आता असं राहिलेलं नाही कुठल्याही आणि म्हग त्याच्या वाहनांचे तर प्रत्येकाच्या घरी वाहने असं नाही की कुठलं घर वाहन नाही तुमच्याकडे
म्हणजे टू व्हीलर आहेत फोर व्हीलरस आहेत हे तर कंपल्सरी झाले. प्रत्येकाकडे असतातच नाही असं नाही.
जेवढी माणसं आहेत तेवढ्या तर दोन चाकी तर आहेतच. तसं आपल्याकडेगाडी आणि ते दोन चाकी एकदम चांगलंच येते काय सगळ्यांना येतेच चालवायला ते आपण आपल्या आपल्या वेळाच्या नुस नुसार आपण कुठे पण जाऊ शकतो. आपण जाऊ शकतो पण त्याचा तोटा का म्हणजे पावसाळ्यात आणि किंवा जास्त ऊन असलं कि ते जरा कष्ट वाटत त्याच्यान जायला मग ते चार चाकीमध्ये गेलेला बरं वाटत.
हा बरोबर आहे मला ह्याच्यावर ना आठवलं. कि ना पूर्े आपण लहानपण इकडून तिकडून म्ह शाळा कॉलेज करायचे ना मी तेव्हा असं शांत प्रवास चालत जायचे बसणे जायचे. पण आता रोडला मुलांसोबत बाहेर जायचं म्हटलं ना की नाही जमत. ग नुसती गर्दी गर्दी वाहनां वाटे म्हजे प्रत्येकाचे घरी म्हण. वाहन आहेत त्याच्यामुळे रस्ते असे फुल पॅक असतात कुठे शांत रस्ते असं नाही वाटत बाहेर पडले की नुसता ती गर्दी आहे चालण्यासारखं राहिलेलंच नाही इतके वाहन झालेत रोडला पण म्हणजे हा एक माझा तोटा वाटतो की प्रत्येकाच्या घरी वाहन असल्यामुंळ माणसांना वेळेचे बसेच कराय जातात ते पण त्याच्यामुळे ऍक्सिडेंट म्हणा अपघात
हो अपघात खूप आले आणि दोन चाकी चालव. ताना मला वाटते सगळ्यांनी हेल्मेटचा वापर करायलाच पाहिजे. ते खूप महत्त्वाच आहे म्हणजे जे कायदे कायदे आणि जे आहेत ते सगळे त्यांनी कायद्याच्या हिशोबाने जर गाडी सगळ्यांनी चालवली. तर अपघात कमी होतय जस आता ट्रॅफिक. कुठ सिग्नल लागलाय सिग्नलच्या वेळी थांबायला पाहिजे गडबड का. करून चाल चालवायला नको पाहिजेत गाड्या जे पण काय नियम तेनीच सगळ्यांनी बरोबर पाळायलाच पाहिजे.
पाळायला पाहिजे बरोबर आहे, या्याच्यावरून असं वाटतं की माणसं ना सिग्नल आल तरी वेट करतच नाही म्हणजे थांबण्याची त्यांची हेच राहिली नाही. असं त्यां नवतं तिथे साठ सेकंद साठ सेकंद पण थांबता येत नाही इतकी गडबड असते ते सुटायच्या आधी सिग्नल स्टॉप व्हायचे आधीच ते चालू होतात गाडी असे थबण्याच हेच राहिले नाही माणसाकडे सहनशीलता मण धीर असं नाही राहायला गाडी चालवत पण. कुठून पण म्हणजे आता मोठी गाडी समोर ये ना आता आपण जाताना तर ते छोटे गाडीवायले काय करतात? तिथून कुठेही कसही वळवून कसाही रोड काढायचा. चा अस कधी कधी त्यांच्यामुळे लागत गर्दीमध्ये असतात लोक म्हणजे हम्म बरोबर आहे.
आणि एक तर मला मध्ये आलती न्यूज मी बघितलेल दोन भाऊ बहीण होते ते चार चाकी चालवत होते आणि त्यानी आपल्या म्हणजे ते रीलस बिल्स काढताना त्यांची स्पीडची लिमिट काय नव्हती काय नाही. असे जोरात चालत होते आणि एका बाईकवाल्याला त्यांनी म्हणजे ठोकली ती गाडी त्यांची आणि तो बिचारा तिकडेच अपघातमध्येच त्या जागीच त्याच्या डोक्यावर पण खूप जोरात लागला आणि तेव्हाच त्याची मृत्यू झाली आणि त्याची आई एवढी रडत होती तिला एकच मुलगा होता. कुलतायक तर तेवढी रडत होती ना दिल्लीचा होता हा केस.
अरे बापरे आता हे तर सांगायलाच नको म्हणजे लहान मुलं आहेत ना आजकाल तू म्हणतेस तसं लहान मुलं आहेत ना म्हणजे पाचवीत मुल आहेत ना त्यांना असं होत ना की मी कधी गाडी चालवतो म्हणजे मोठेपण वाटतो म्हणजे अठरा वर्षाचा आत कायदा आहे ना.
ट्टंट करायचं असते ते रील काढून ते सोशल मीडियामध्ये घालायचं असते तर ते नको करायला पाहिजे कुणाचं आयुष्य जात आहे आता त्या आईला फक्त एकच मुलगा होता ती म्हणत होती मी आता कुणासाठी जगावा आणि कशासाठी जगून काय करू जगून.
बरोबर हे जे आहे ना अठरा वर्षाच लिमिट दिलं सरकारने आपल्याला घालून. ते योग्य आहे पण काही जे मुलं आहेत म्हणत तरण पिढ आजल मुलां गाडी चालवणे म्हणजे त्यांना अस मी खूप मोठं काम करतोय याच्यामुळे ते असशी काय कयी छोटे मुोलत नत तीन तीन चार एका वेळेला बसतात गाडीवर शतात आणि क. कुठून तेे हॉर्न वाजत चालणार. आणि आजकाल ते गाड्यांचं साऊंड करतात नाही का शांत वातावरणात मुद्दम ओरडणार असं काही काही म्हणजे मुलां. ते सवय लागलेले आहेत. की सगळं म्हणजे वातावरण हे करतात म्हणजे गाडी शिकण हा सगळ्यात मोठ मो नाही ना आयुष्यात भरपूर गोष्टी असतात त्या मुलांना शिकण्याच्या. पण वाहनांची जी मुलांना फॅड असे म्हणजे खूपच लागलेला वेळ.
हो ना बरोबर आहे. ते सगळे नियम पाळून सगळं त्यांनी बरोबर चालवायला पाहिजे.
हो ना आत्ताची एक नाही कधी केस झाली होती की अ दिल्लीतलं असते हा तेथेच म्हटलेले तू हा मी बघितलं होती ही न्यूज.
हो तेच म्हणत होते ना ते खूप वाईट झाल अस असं तर किती तर रोज अपघात. हो होत राहतात आपल्या देशात तर ते अस नको करायला. म्हणजे रील साठी कोणाचा आयुष्य धोक्यातच नको घालायला पाहिजे स्वतःचा पण आयुष्य धोक्यात धोक्यात घालतात आणि दुसऱ्या समोरच्याचं पण.
हो म्हणजे ते जे बघितले ना परत ज्यांच्याकडून हे झालं होत. त्यांच्या चेहऱ्यावरती ना पैसे वगैरे म्हणजे श्रीमंत होते ते त्यांच्या चेहऱ्यावरती आपण चुकीच केलंय. आपल्याकडून काही चुकीच झालंय. काहीच दुःख नाही म्हणजे पैशाच्या बळावर ते काय करतात ते, म्हणजे त्याचं वय पण नव्हतं ते फोर व्हीलर वाल्या चालवणारच त्या मुलाच पण तरी पण ते पैशांच्या ह्याच्याक चुकीच गोष्टी येत नाही ह म्हणजे म्हणजे काय याला. नाहीे उगाचच दुसऱ्याचा जीव घ्यायचा आणि परत काशचा. काडी मात्र दुःख चेहऱ्यावर आपलं चुकल असा भाव नाही.
बरोबर. आणि दुसरं आता ते सरकारने इलेक्ट्रिक काढलेत गाड्या ते एक चांगल्या त्याच्यामुळे कसं. अं थोडं धूळ पण कमी होते तर वायू प्रदूषण पण क होईल आपलं आणि कस. पेट्रोल चा खर्च पण वाचतोय ते एक चांगली गोष्ट झाली आहे.
हो ते आहे नक्की तेच आहे चांगली गोष्ट पण प्रॉब्लेम ह आपले ते सतर्क करावे लागले म्हणजे मला वापरताना असं वाटत की ती ज चार्जिंग जर झाली तर आपण ठीक आहे नाही तर, मग ऐन वेळेला मग आपल्याला निघायले आताच पेटोल पंपावर पण चार्जिंग हो ते असं काही नाही पण एखाद्या अ ह्याच्या ठिकाणी गेल्यावर हो हो मग काय मग काय तेच की कारण केवढी मोठी बॅटरी असते. आणि ते खाली आपल्या घराच्या इथे लावायचं तरी पण रिस्कीच आहे ना लहान मुला
होय आणि कुठ ते आपण रस्त्या अर्ध्या रस्त्यातच बंद पडले की, ते एक जरा आहे रिस्की काम
अ रिस्की मग काय आणि पेट्रोल पंपाची ण पेट्रोल पण खूप वाढले वाहंनानमध्ये टू व्हीलर असो किंवा काय आणि ते ऑटो वगैरे असतात ते पण परवडतो. काही वेळेला आपल्या जवळच्या ठिकाणी जायला ऑटोनी पण त्याला पण हा
प्रवासाला चांगली आहे पण, ती लांब जाऊ शकत नाही. इकडच्याकडे आपल्याला चांगलं आहे ते
हम्म पावसाळ्यात हा पावसाळ्यात आपल्याला जवळ जाय बाकी दुसरा ऑप्शनच नाही काय फोर व्हीलर वगैरेण्यापेक्षा रिक्षा चांगला ऑप्शन आहे. आणि रेट पण ठीक असते.
घेऊन जायचं मला सगळ्या जास्त सायकल पण तेव्हा आवडत होती चालवायला तस आपला व्यायाम पण होत शरीराच काय वायू प्रदूषण वगैरे पण होत नाही.
मला तर ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन वाटत तो अख्ख्या असं वाटत कि ह हा म्हणजे असं वाटतं की आता पण लोकांनी ना गाड्या सोडून ह्याचाच वापर करावा. हे दाखवण्याची गोष्ट नाही. आपल्या जे समाज सृष्टी आहे. सगळं चक्कर बिघडण्याच हेच गोष्टी आहेत ना. त्याच्यामुळे माणसांनी या गाड्यांचा थोडा कमी वापर करून चालण्याची सवयरी सायकलची सवय ठेवली पाहिजे. थोडी फार, नुसत कुठे दोन मिनट जायच असेल इथल्या इथं तरी चला गाड्या न्या छोट्या छोट्या गल्लीमध्ये पण भरपूर ट्राफी क आम्ही तर शहरात राहतो ना कुठेही निघालं की बाहेर बघ येवढ्या गल्लीमध्ये पूर्ण गाड्या गाड्या थांबायला लागतात. म्हणजे सगळीकडे गर्दीचं आहे.
हो बरोबर आहे. मला पण असंच वाटतं माणसानी अं जे नियम आणि कायदे सगळे पाळून आणि जवळपास कुठे जायचं असेल आपल्याला तर चालणं किंवा सायकल नं गेलेलं परवडलं, ते चांगलं आपल्या शरीराचा व्यायाम पण होते जरा.
मग काय तेच ना आणि आपण आपली ह -काळजी घ्यावी ना असं. ह्या गोष्टी अशा आहेत. देख- दाखवण्यापेक्षा माणसांनी शहाणं बनणं गरजेचं आहे. या गोष्टीतून अ सुधारण्यापेक्षा हम्म.